हॅलो
हॅलो खुशाल हा का?
हो बेसहा मी तू बेसहास की?
हो इकड समदि डोदा होत खाला की तिकड जेवला
हो जेवलो हमी तुम्ही जेवला इ
हो भात जेवलो काहाच पडवा होय?
हमच्या अंडे च्या होई दार तुम्ही
आमे हेच करलो आता वाांगी भात करलो होज.
काहल नाही राहला कि सकाररण
सखारी आणलो सकारच्या पडवा वेगरं आता वांगी भात करलू बाई.
सकाच सकारी वेचारी वेचारी हॅलो
हॅलो
का हलो
काय नाही हो सकारच्या सकार इ काल्यान करलू. तेप एगरा पडवाता वंगी भात करलो.
तुमच्या पांटा तुमच्या छेन म पणतोत काय कुरगाय
हो हच्या वावरी मदी अख्ख्या पांडूत हाम्ही खातो आणि विकतो सूगा परवा बेस असू या पांडूला पण आता हाम्ही विकाला नेलू तिकडे
आयो तुमचं कोणतं गाव बाई हामच तुमच कोटीगी राह द हच्या कोटीगी राह द कस देणं होते
कस की तुला ठाऊक होऊन वाटलस मला फोन कर लगी की कोणता गाव म्हणता अस
हाय की आता हामी
तुमच्या घरा पाक्यालाच ठेवून घेऊन कोणतां गाव म्हण रिकामा ऑडिओ का तुला माइंड काम करते की नाही कि
कोण हो मला नाय ठव पण हमच्या मंग भीती तू रवळ्या ज्या आम्ही खातो पण हम जे वावरे म्हणच्या त्या विकतो.
हम्हाला उसा देवा नाही उसा
सारे सारे देेतत ते सोडून दे आता तुम्ही कसे खाता? पिकवता ते घेत आहे.
आम्ही घेन असे आम्हाला कोठी पिकवाला जगा आहे ती. हम्म मार्केट म आणू घेतो कवच्या त्यावर बारामध्ये दोन बार जाऊन
कडीच्या
ताई पाल्याटोरूनच आणली अमदत उसी माधीच घेऊन अमदत आता पाल्याटोवरून आल्यावरच घेतू.
हा-हा वावरत असे भस गाय आहा तिकडे तुम्हाले
इ का कोणा नाही राहत संग.
सिटी मंदे वाचता काय
हो आमच्या सिटीस एक गडगे, एक गाय नाही दिसे, एक पुरगु नाही दिसे, काय नाही दिसे.
हायो भैया हा माचय इकडं मस्तान झाड बीड हे उभाचा दिवस मला हि इकडेच राहते की तुमच्या मायनाच्या घरी नाही जावा तुम्ही
राहते पण सुट्टे नसत ह मला जवाय म्हणल्या दोन रोज सुगा
आई पट्टून तुमची पोरंड जेव्हा जेव्हाई म नाईलाज नका.
म्हणतात पने आता आम्हाला टाईम नस भेटत आता कस येणं आता?
तिकडे जाबुलू-जाबुलू बिबुलू करत तिकडे राहता का?
आता काय करणा आता वगेरे ऑप्शन नसे आता ध्यास होते, आता सका रुटण, धावणं, खानं, पीनं जपण हे ना थेस खाना आणि रोटी न
अइयो देेवा बाहेर न आनंद घटा मना या
नाही रानून घ्या तू बाहेरचे कववा तडगाव आण तू नाही आणून घे बाहेरचे. बेसन होत्या बाहेरच्या.
भाजी रांधता का तू?
कहाची भाजी?
काही आहे भाजी?
भाद सजी म्हणल्या सब्जी गे
हाव हाव
हो करतो
हा तुला येते का म्हणता?
मला मस्त येते संदेश शेत मला
धोडस धोड आमच्या वावरीमधी आम वैसुग पिकले अ तर आता देलू पण काल म इर्ग पाणी आलं इकडे तर पुरं खालतं घरून गेलेलं आता भारी बारम
घालत कोण नसेल भेटत मला असाल कोट्टी नसेल भेटत ते आंबे
आय्यो रामा तुम्हाला हे आंब्यासुद्धा नाही भेटणे का तिकडे
आंबे नाही सगं आंब्याच्या गोट्या सुद्धा नाही भेटत आम्हाला इथे
हाय महाग राहतात कि तिकडे
भारी महाग राहतात पाच रुपयले काय म्हणले वीस रुपये विस्कायल घ्याव्या म्हणलात तर किती घालून घेणार
तिकडे जीव अस हा इकडे खाऊ खाऊ फेकतात तो आगगाम
मर एक विसग धाडस मी येईन झाडाच्या घाटला गम मात्र पाच छडा नाही भे
पाच चढाया हाये नीआ सुुगा हात गोडचे
गोड जे मला भेडतात म्हणे त्या कोणत खालाय काय नाही पण पचछड म्हणे एकाच झाडाच खाल म्हणा
हो हा मी रायता घातलेला हाय हे बार
घाट लागेलय इथे ऑलरेडी
तीन रायता घातलु बया
तीन रायता मल्ल्या
एक झाडाचे एकने एक झाडाचे एक एने एक झाडाची एक हो लहानची बाई ना द्याला
तितक खावा लगे फेकून द्यावा लगे
नाही नाही आता खा तू आता वाटून देतो समद्या नला
आता नवा नवा कावडी खा सर्व जण काय करता की
उतार वय झालं की होतय आता
आता आमची माय नाय
हे बरा बरं तू मना च होई
जीव लागून फेकून द्यायला काय वेष दवडल्या तिथ तिथ
हा ते बरोबर
आत र बया हे गोड त्यासनी सांगतो पण आमची माय नाही ऐकनार
ऐका हवाच नाही भेटतय
हो तिकडे बुलेट बंडी चालवतात का? तिकडे
हो
तुम्हारी तो
मला बुलेट कहा येतेय मी अम्मा आहे
हं हं अय्यो महाराणा मो
अय्यो केवढ मोठं
हो तिथी मन काय कड जात नाही ते
तशी नाय करत तस उगीव उगी
ओके थोडस आहे म्हण तिकडे
हम्म
अंड्याच्या
सोना कारली
हो
कशी करली का फोडुन की शिजुन
फोडुन फोडुन मला लवकर होतंय भाकरी ना असा भाकरी फोडुन करलय एक चार अंडी राह
हा हा भडवल का
हो पुलकल करलय अंड्याच्या काम करलंय
हो ते कवर आलं का डु अजून घ्या.
तवा असा नाही सात वाजता.
कोण दे लेकरांना हासव.
मोटरली होत मानो
न होत म्हणे लहानली सोतपणे रहा तू आता आठ दहाले
हो की दोडस मधे दोड्स तशी रहाया काय नाही तुझे काम तू करून घेवून बाई त्या तुझ्या पायावर तुझी तू उभी राहत असत ना
माझा नको म्हणुन घे वहावा मंग भरत राहतय की कोयंडा
बादरा बाधत बरीन चून जवाब मागत हाकुंड बराव म्हणल्या
हो आता भरल्या तवर पैसे
था कायरा हातात घेऊन आखडून राहायचा व्हय की बाबा था पैसे कवरुले जवास स्वतः
हम चाह तिथ नाही रहात राहते
हो थै बराबरच है
ह्म्म
ये म्हणते की नाही म्हणते जेवा तुमची माय ये आता
खोटी
त्याच घरी आत्ता नव्ह त्या येत होत्या पोरांना
हो आता जवाब आता दोन डोळनी घेऊ नका.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
ह्या कोणते राही तसे धाडू की गोड आंबे धाडू?
द निर
ओ माय काळी सायरिन होस की, धायरीन होस ती मारी
हम्म....
हा चालेल.